हो
कायक ब झाला बस
चालू आहे ब म्हं म्हणजे टाइम टेबल आलं एकदाच
किितितार केला
आठ ते अठरा
अ ना अंबेत किकमा
हो ल इस्लाम गेला पेपर एकोणीस तारखेचा पेपर अठरा तारखेला गेला आठ तारखेला गेलात म्हणजे ब
आणि कसाायचा आठ ला त्यानंतर अठरा चौदा सोळा अठरा
किती टाइम आहे मध आहे
हा ती अ पहिला मॅथ्स आहे दुसरा फिजिक्स ला नऊदा दोन दिवस सुट्ट्या अकरा तारखला पेपर आणि ग्राफिक्सला तेरा बारा तेरा एक दिवस सुट्टी बीडब्लू वलीला पंधरा एक दिवस सुट्टी आणि बीसीएम ला सतरा एक दिवस सुट्टी
एक एक दिवस तर असत मला नसतात
सल्ल्या ग
सल्लग असतात पेपर आणि सेकंड सेशनल झाल्यावर लगेच
हा झालंय आमचं तर आता आणि त्यानंतर आणिम किती अ किती सुट्ट्या आहेत काय नाहीेत
झा झालाच ला अभ्यास आता कारण तुम्हाला सांगितले आधीची डेट ठ
होय तसा झालाय सोड
बाक्की आमच्याून कशात का नाही तुम्हा अजसी वईल असते
म्हणजे फ फर्स्ट इयर लागणे सगळे सब्जेक्ट असतात आा हा हा फर्स्ट इयरला सगळ्या असतात ग म्हणजे ते इलेक्ट्र इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक्स पण आहे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सगळंय स म्हमजे
हा म्हणजे अ तुम्ही तुझे चार वर्षच असताणार ना
हाजे फर्स्ट सेम सगळं सेक स फर्स्ट इयरला सगळं सेकंड इयर ना फक्त आम म्हणजे जे आम ब्रांच असते त्या चालू
हम् हम्म
हम्म मश पप्पाश काय म्हणाला सांग
सगळ याला
हम्म पप्पा मावशी म्हणाल्या की आयटी आता हेच करायच आणि ह्यातनच आयटी कंपनीचं करायचं युपीएसीन म्हणजे असं म्हणले तर पप्पा काग लाहेने करुन काय करनार आहे बाकी मी नाही नॉर्मल स्वप्न बगकी
ते तुझं स्वप्न
हा पप्पा म्हणलं आयटी कंपनीत जॉब करून म्हणजे वर्क फ्रॉम होम केलं तर चालत.
असं ते मला ने ब करायच.
वर्क फ्रॉम होम घरात बसू
मला नाही करायचं सगळं आता खूप पप्पांच्या मना प्रमाणे डिग्री घेतलो पप्पान प्पांच्या साठी डिग्री घेतलो आणि तेच करूय सगळं
मग काय तर तुझे पण कायतर हायच की.
तू त्यांच्या आतापासून प्रश्न चालू कर हे तुला आता इझी आहे ना
जरा आमच्या लायब्ररीतन पुस्तक पण घेतलेलो मी आता पेपर आहेत म्हणून धूले पुस्तक दुसरी पुस्तक पाहिजे होती म्हणून आम त लायबरीतला सर पुस् सगं दिन झालं त सळं भांडून भांडून पुस्तक मी अ द्यायचंच म्हणून आणलोय
हा लायब्रेरी आहे?
यू पी एस सीण मिळतय.
हो हाय किय. आल्या बरेसर सव्हेज सर ओळखिच आहेत ग ओळखी झाल्यात मग सराला मस्का मारून आणलेलो तवा पुस्तक माझ्या माझ्या नावावर एक आणलेलो श्रेयाच्या नावावर एक आणलेलो असं काही दोन तीन आणलेलो
हम्म हम्म
तुझा नावावर माझ्या नावावर एक आणलेल आणि ते मग थोडे थोडे दिवस वापरल जरा काहीतरी केलो आणि मी दिलो.
इझी असतय?
आहे हे ग आपलं हिस्ट्री पॉलिटी पॉलिटिकल हेच की सगळं जोग्राॊफी
हे असतय जास्त
म्हणजे जनरल नॉलेज
जनरल नॉलेज जास्त हा आणि बाहेरच्या देशातली पण आता न्यूजमध्ये न्यूज वर सगळं ते न्यूज पण आतापासून बघत राहाय लागतात रोज सगळं.
हा तिथे काय विचारतील काय सांगता येत ना.
हा
आमच्या ह्या आमच्या लायब्ररीत नाही मेडिकलशिवाय काहीही भेटत नाही ज्यात... ते हेजं फक्त मिळतय...
हम्म हम्म आमच्यात पण पहिला माहित नव्हती..
का उपयोग नाही लवकर जायल लागतय.
अ तीन चारच तीन का चारच पुस्तक होती का मी असलं फास्ट जाऊन पुस्तक आणलोय सांगत... तो आणि मी पुस्तकाच्या विषयने आश्रयात जाणार होत्या. हे गेल्या वेळेला पुस्तक घेऊन आलो मॅडमच्या नावावर डीन मॅडमच्या नावावर पुस्तक घेऊन आलोय मी..
हा ते पर्वा सांगलतीस. तेच का तुला भेटत नव्हत.
मॅडम तयारच नाही एका नावावर तीन द्यायला मॅडम.. डायरेक्ट प्रिन्सीपल... कॅबिन मध्ये गेलतो मी हम्म.
मला नाही करायच कारणच...
का जेली..
इलाम..
ह मला इंजिनिअरिंग मला इंजिनिअरिंग सोपं चाललंय. होय कुत्रे...
ह..
फर्स्ट इयर लाईस..
बग की अगं त्यातच आत्ता फर्स्ट सेम झाले.. ब हा त्यात माझ्या.. सोबतच कोण चांगलं नाही आहे इंटरेस्ट... थिंग असं जायला कॉलेजमध्ये मला इंटरेस्ट द्यायला.. त्यांनी त्यात असल्याची गरज त्यामुळे मला इंटरेस्ट... य नाही कॉलेज मधे जायला मग मी म्हणतोय कधीच.. सलग सुट्ट्या मिळतात. मग सुट्टया पाहिजेला असतात नुसत कॉलेजच्या...
मला पण मध्ये तसं वाटायलत आता काय वाटत नाही आता उलट मला जाऊ वाटतय..
व्हय...
अ... ए ग बस अ गं बस समरे तसं काय नाही. अगं मध्ये कोण नसायचं नाही माझ्या संघ एकटीच फिरायची मी आता... जा दिव्या तेन असतात.. अशी एकटी खुळ्यागत असायची माहितेय मी..
हम्म... मी आज स्टोरी लावल्या बग त्यामधल्या पोरी असतात. आणि आणि माझ्यावरच र असते ती कुठे जाणार.. सांग काय म्हणत्या सांग मला तोंडावर म्हणत्या बाई माझ्यासोबत.. चारच वर्ष पाहिजे मग तुझ्यानंतर तोडून बघणार.. म्ह म्हणलं मी... मला का हौस आहे म्हणतो अ ती तशी म्हणतात. डायरेक्ट चार वर्ष काय करून देऊ नकोस मला यायला जायला लागते म...
हो...
लय गू खावी आहे ती आणि हसत हसत म्हणत्या बाई मला काय रिप्लाय द्या... कळतच नाही मी हसून सोडून देतोय.. तिला आणि काय म्हणू बाई वर्ण... मला भांडायला एक येतं नाही
हम
ह माझी झंड लाईफ चालू हाय आता जरा खाण करत बसलेलो डोकं दुखायला लागलं म्हणून ठेवलो
हम्म हम्म माझ तर असल डोकं दुखायलय माझं तर असल डोकं दुखायला य तरी पण ग मी पण चष्मा घालत नाही.
कावून संचे?
हलच्याज मला करक्या पडल्यातले मला खाऊलूच वाटत ना.
अरे हे मी आत्ता आत्ता नवीन करून आणलेलीस ना.
आता आता व. फर्स्ट इयर चालू झाल्यावर वर्ष झालं.
हे नाही ग! पर तर ते सांगाल दिस की,
नाही फक्त दागवून आलो तिथं. टॉप दिलाय तिथे डोळ्यात घालायला.
हा, तुझ वाढलाय कमी झालाय बघ ज की?
पप्पा आमच म्हणतात तुझा वर्षाला नंबर चेंज होतय काय?
वय म्हणा एक का एकदम जातात पण बाई! एक एक जणांचं.
आता माझं चाललाय काय हय का काय समज ना.
जाऊ दे बिना चष्म्याची छान दिसतेस. ते काही नाही. हा म का. मिसिंग मिसिंग वाटते ब टाकलं हो. म्ह पत बोर होहल मी म्हणल तू आज येशील.
कोण मीया?
हा जीन झाित ना तुझे म्हणून दहा बायाचा फोन झा माझ्या फोन मध्ये बॅलन्स संपला. हे वाक्य लिहिलेलं काय ग? मी काय मी काय ठरवलेलं सांग. घरात काय सांगयच.
हम्
माझं बारचं सर्टिफिकेट आणायचं. शनिवार दर. गेला असतो सर्टिफिकेट घेतला अस तर हिंडलो असत आणि आला असतो.
त गु खातीस.
संपलेला आम्हाला बॅलन्स संपला गेली.
म तुला, म तुला मेसेज करायला येत नाही
दुपारी द्यावे यांच्याकडून हॉटस्पॉट घेऊन त्याला कॉल लावलेली व्हिडिओ.
तुला, जरास सकाळी काय ना.
अगं झा मम्मी आठला काय आठ ला कॉल करू तुला सोमवार दुपार नंतर ह
मला वाटलं तुझी मम्मी सोडणार नाही म्हणून मी करायलाच नाही तुला फोन.
नाही सांगणार होत असं.
मला मला नदीवरच्या गणपतीला जायचं होतं.
रोज गिरणीत डिमांड महत्त्वाचं आहे. संस्कृती पाहिजे. काय म्हाणते? हो! नाही गणपती पण महत्वाचा आहे. सॉरी. म गणपती महत्व निरणे काय? म्हणालेस पेपर जवळ आला. गणपती महत्त्वच आहे डीमार्ट पेक्षा. हा हा स
पेपर जवळयला तुला ते फुकटच उचलला नाहीच महत्त्वाचं आहे.
हो! बस.
ह् ह्
पेपर जवळ आल्या घर ही अभ्यासच बघ.
म मला सिरम पाहिजेला
ग याला पण विटॅमिन सी चा
ए मला तेनी मला डोक्या लावा केिसनलावा पाहिजे
केसाला मरु दे तिकड ते ला विन कश कराहिना तिकडं
तुम्हाला सकाळी सांगा म्हण काय जरा तर काल तर कायत क्लू द्यायचा ग
काल रात्री मला संपला मग दर्शन घेऊन येणार की
कसं कस घेऊन जरा सांगायचं नाही तर मी तुला आज आलो असतो काहीत घेऊन घेऊन आला मस्त जिन्स विद्या मी दादा ला पाचशे रुपये दि ते नव्हते माझ्याकडे सातशे रुपये होत का आणि ते राहिलेलं बघ तव्हाचं त्यातलं आणि आमच्या मम्मीननें्हा त्यातलं तीनशे रुपये उचलून घेतल्या म्हणून मी गडबड करायलो जायला
ब बर बघत मीही ऑला बघतोय म्हटलेस काय म्हणलीस
ते आठशे रुपये होतो सातशे आठशातलंात सातशे राहिलेल काय आणि त्यातलं आमच्या मम्मीनं कवा तीनशे रुपये त्यातलं काढून घेत
हा म मला कंपलसरी बुट घायला लावलाय सगळे च गायब होतील
हा ह मी दुसरीकडेच ठेवलो
ह हा पंढरपूरातच पंढरपूरतच हम् मंदिराकडे नाही ह साईड ह्या बाजूला आहे मला पण जायचं बाहेर कुठेतरी फिरायला व घरातल्या बरोबर चालू
हा म मम्मी तर नाहीेत मावशी आत्ती
पुढच्या शुक्रवार शनिवार रविवा सुट्ट्याच आहेत कि
मला लावून देत नाही मला लवून देत नाही
हम् हम्म मला तोपर्न मला पण सुट्ट्या पडतात
हम्म त्यात आमचा अल्लाव आलाय ग
म्हजे हा म्ह रमाला
हा मग मला ते बघायला मला काय माहीत नाही मला काय ममि बघायला लावून देतात का नाही सर्वात कारन आम्ही कितीला जातंय सांग रात्री हा
चछ
हा रात्री अकरा बाराला जाते दुसऱ्या दिवशी येते पाच सला
हम्म
हम्म खही आबीर गुलाल सगळं आबिर गुलाल म्हणतो आबिर भंडारा सारख प्रदे उदय त्यां ग भेटी हेी सगळं करूनच येते
म्हजे तेच ते खालणं जायचं तेवढंच असते.
जावा तुमच्या इथं कायच नसते. आमच्या इथलं बऱ्या पैकी गरम त्याला सर्च करून बघ, आम्ही जांभळीकर म्हणून. लई भारी असतो मोहरम आमचा. आमच घर बांधायला काढणारेत बाई.
हा?
आम मच आमचं होतं व आमचं जेवढं आहे बय ते, आणि आमच्या पुढचं आहे व नाही पुढचं जितन आमच आर्ध आहे, सगळं मोठं ते. ते सगळं दोन्ही मिळून करायचं मनालात. कसल मोठं होईल नाही? म्हणाला तोपा काढुया. म्हणून लवकर म्हणजे जानेवारी नंतर. म्हणजे आईला एक वर्ष झाल्याशिवाय करायच नसते नाही. म्हणून जान
हं, होय.
हं हं.
थांब सांच्याला फोन करते थांब मी.
हा हा. मम्मीच्या यांच्यावरणं कर की मग.
हा थांब. तेच कर